हॅलो
हा करत नायस
काही नाही बसलोय
अ ह जेवणं?
जेवण मम्मी
अ ह तू केली नाहीसं आज
नाही मान दुखायला लागल्या माझी पाय दुखायला लागल्यात जरा
ह ह का?
चाललोयं लई आम्ही बाहुबलीला गेलतो फिरायला हम्म तिथं वर माझ्या स्कूल फ्रेंडसं मग तिथं वरं गेलेलो मस्तपैकी सगळ्यांनी एकं खायला तिथं वरती डोंगरावर सगळ्यांनी खायला करून आणलेलीतं आं
त्या खूप आहेत कनी तिथं
होयं पाय दुखायला लागलेतं चालूनं चालून उतरून मग सगळ्यांनी खायलां करून आणलेलं
हा
त्यापैकी मी हे केलंलं काय ते आम् आठवेना म पॅटिस्तान. पॅटिस
कस कस केलं? पॅटिसची रेसिपी किती?
काय नाही अ हे, आपलं बटाटे उकडून घ्याय चं ब्रेड आणयचं. ब्रेडचं काप करायचं. मग ते बट उकडलेले बटाटे ते कांदा भाजायचं तेलात. त्याच्यात मिर ची, कोथिंबीर आल्ल, लसून यांंची पेस्ट करायची आणि ती भाजायची आणि बटाटा घाल हळद घालायची, मीठ घालायचं, बटाट घालाय चा आणि ते मिक्स कराय च. आणि ते ब्रेड ला लावायचं, आणि नंतर बेसन पीठ घ्याय त्यात चटणी, मीठ हळद टाकायची. ओवा, जिर क्रश करून टाकायचं. आणि मग त्याच्यात पाणी घालून जर असं असं थीक बनवायचं. अन ते ब हेल बनउन झाल्यावरती, त्याच्यात ती ब्रेडच काप केलेलं ते स्टफ केलेलं सगळं म हे करायचं आपन. तळून त्याच्यातनं बुडवून तळून घ्यायचं.
हा हा. चालते ट्राय करून बघतो मी पण.
मी तसं केलेलं एका मुलगीनं पालकची भजी आणलेली
हा हा भारी झालेय की मग सगळं व्यव तिथ एन्जॉय केला सा की आमच्या फ्रेंड काय म्हणजे? हे एन्जॉय करण्याच्या मापाचेच नाइत
तुम्ही करायचा प्लॅन मग
आ
तुम्ही प्लॅन करायचा?
प्लॅन करून काय उपयोगच नसतोय कोण तयारच होत नाही
हम्म
मग
आमचा तर मस्त डे आउट झाला
कुठतरी फिरायला जायचं म्हटलं तर असं असतय
हम्म
तुम्ही जाऊन आला असा मस्त फिरून
आम्ही काय हितल्यां हितच गेलेलो आम्ही मला पण बीचला जायचं होतं अजून तर गेलोच नाही झाली सुट्टी संपली
कधीच होणार आहे मग कॉलेज
उद्यापास न होणार आहे तर आम्ही कोण लवकर जाणार नाही दोन तीन दिवसांनी
हम् हम् अनकयमो
काय म
हॅलो
ब
हॅलो आवाज कट व्हायला हॅलो
तुमचं काय म्हणलं तुमचं काय चालूय
काय नाही आता ते काम करायचे तवा झोपा हा हाय रुटीन रोजच
हम्म
हम्म कारण ये
दिदे तूबी पनीर कस कस करताय
पनीर व एक कांदा टॅमॅटो अ भाजून घ्यायच तेलात त्याची पेस्ट करायची खडा मसाला तेलात खडा मसाला मग ती पेस्ट केलेलं परत काजूची पण पेस्ट करायची भाजून मग ते ख तेलात खडा मसाला पहिला घालायचा मग पेस्ट केलेली का कांदा टमॅटोची पेस्ट घालायची त्यानंतर अ काजूची पेस्ट घालायची भाजून घ्यायच व्यवस्थित आणि नंतर मग हळद मीठ चटणी अगं पनी चला हे घालून अ हे करायचं त्यात पनीरचे काप घालायचे काजू वरण घातले चालते वटाण घातले तर चालतात हम्
आणि ते अख्खा मसूर ते कसं करताय?
आख्खा मसूर पण कांदा टमॅटोची पेस्ट खडा मसाला आख्खा मसुर उकडून घ्यायचा पहिला. मग कांदा टमॅटोची पेस्ट करायची. फोडणीला खडा मसाला, कांदा अ काप घालायचा.
हम्म.
आणि ती पेस्ट घालायची, भाजून घ्यायच. चटणी, मीठ हळद तेन चवीनुसार घालायचा. अक्का मसूर मसाला घालायचा. आणि परतायच. झालं मग रोटी सोबत किंवा भाकरी सोबत, चपाती सोबत पण आवडत कोणाला. हम्म. मग आणि काय काय केलं आज दिवसभरात?
काय नाही तेवढं वरती गेलो, मग त्याच्यानंतर सगळं ते व्हिडिओ वगैरे केलं जरा फोटो काढलं. खाल्लं आम्ही सगळ्यांनी बसून, तिथं खेळायला होतं घस घसरगुंडी होती. तीस्वा होत परत जाऊन झोपाळा तेिथ बस मी पण जरा फोटो वगैरे काढले, व्हिडिओ तेन केलं.
हम्म हम्म.
त्याज्यानंतर खाली आलं, तिथ बघतोय तर वडाप नव्हती. बस पण नव्हती, म आणि जरा ज चालत चालत पुढे आलो तोपर्यंत म हात केलो आणि आलो.
हम्म हम्म वडा केलता होय? ह मग आणि उन्हात असल्याव कधी ते चढलासा डोंगूर फेप्र येऊन
हो. हम्म हम् नाही कोण पडल. तसच चढला डोंगर पाण्याच्या बॉटल वगैरे नेलेल्या, जाताना म्या माजा घेतलेला. ते पित पित ते काय तिथं वर गेल्यावर मग पिलं सोडा.
हम्म हम्म. तिथं अंबाबाईचं मंदिर पण आहे काय वर?
हा म्हणजे लक्ष्मीच हेच देवीचं मंदिर.
अ ह हा हा. तेच एकदा खूप वर्ष झाले जाऊन.
हम्म हम्म.
मं.
काय नाही पाय पाय दुखाय लागल्यात.
हम्म हम्म अभ्यास वगैरे आज काही होणारच नाय.
हुम आज काय करतंच
हम्म हम्म हम्म.
हम्म तुमी कुठं जाणार हाय काय नाय.
आम्ही कुठे जायचं घरातच बसायचं.
हम्म मं बसा घरात. बसा मग घरात. बसता घरात.
मस्त.
मं.
बघू हम्म.
काही नाही.
हम्म हम्म. जॉब ला पण जाता
नाही जात अजून तर काय नाही.
हम्म हम्म.
डोकं दुखाय लागलयं.
हा हां. मग जरा विक्स तेन लावून झोपा आता मग डोकं दुखायलं तर.
होयं तेेच करणार हा मं.
काय नाही निवांत.
बसलायसां.
टी व्ही बघत बसलोय.
हम्म हम्म.
तुम्ही काय
काय नाही मी बसलोय अशीच निवांत जरा.
हम्म ह जेवला नाही अजून?
आ.
जेवला नाही?
नाही जेवलो अजून.
ऐकू येत नाही काही
डोकं दुखायंल म्हणून ऐकू येई ना झालंय.
डोक्याचा हेझा कायं प्रश्न.
नाही ते डोक्याचं हे आहेथ तिथे. मग! तुम्ही सिरियल, कुठले बघताय?
किती
आ!
एस. चष्मा, वगैरे लागलाय काय बघा म्हणलं
लागलंय चं की.
ह हा!
हूं! मंग काय? मग बात. रूममध्ये.
मग बारडीतं होय मग.
हूं हां! हूं
आवाजच तुमचा क्लियर यी ना, आडकाय लागले.
मला पण यी ना आवाज. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो यी ना आवाज, असं कसं काय झालं, रेंज नाही.
प्रॉब्लेम असतील त्यामुळं अडकळत, अडकळत आवाज याय लागलाय. हॅलो.